ह
हा येतोय गावात
येस येस येतय आवाज.
हा लाॉडसकरलावला का?
नाही हेडफोन लावलाय.
हा हा त्यामुळे तुझ्याकडे आवाज इतकाय.
हा हा बरं ठीक आहे ना.
आह?
आवाज क्लियर आहे ना?
काय म्हटलं?
आवाज क्लिअर आहे का म्हणलं?
हा हाय हय हय आवाज क्लिअर आहे.
ओके ओके.
बाकी काय कंपनी दोन वाजत?
प हो दोन वाजता आजभ आजभो तथ हे आमचं हे सुट्टी. सुट्टी म्हणजे सुट्टी नाही ना माहित आहे येणार. ते आवटी का आहे रे आमच्या. कंपनीच टीमआउटिंग. हम्म मग फिरायला जाणाऱ्या आज. वन डे ट्र्रीप रे म्हणजे जायचं. एक दिवस राहायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं असं.
असं आहे तू बी जा नार?
हो सगळ्यांनाच असते ना तिथ आमच्या टीम मधले सगळी पूर्ण टीमच चाली.
हा हा हा हा बरं.
ते दर तीन महिन्यात न एकदा होते.
हा हा हा हा.
हम् ते जवळपास कुठेतरी आपल्या शेतातल्या रिसॉर्ट बिसॉट नेतात आणि तिथं ऍक्टिव्हटी वगैरे काही करायच्या. जेवाय बी व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून निघायचं.
बर तिथल्या तिथं निघते काय ट्रीप ती?
जवळच हो. कारण जायला यायला वेळ लागतो ना मग. त्यामुळे मग जवळच हे करत हर का.
अशी किती वेळ असते महिन्यात न एकदा?
तीन महिन्यात न एकदा.
तीन महिन्या तन एकदा काय?
हो.
काही तीच की माइंड फ्रेश व्हायला.
हा म्हणजे ते, कंपनीतर्फे बजेट असते. दर तीन महिन्याला प्रत्येक प्रत्येक माणसाला अडीच हजार रुपये मिळता दर महिन्या तीन महिन्यातन एकदा. मग ते आणि मग ती अरेंज करते ना नाही गेलं तरी युज करता येत.
हा.
हे नाही गेलं तर मग आपलंक नुकसाने म्हणजे कुठे नाही आला तर चालत पण तुमची अडीच हजार कंपनी युज करते. बाकी बाकी लोकांसाठी. हा असंयते. त्यामुळ आपण गेलेला चांगलं जाईल आपल्यासाठी नसते ना?
होय हो. घेतलं मोबाईल आता.
होय आला काय?
नाही नाही आला की माहिजे तिथंच घेतलं दुकानातच घेतलं.
दुकानाच घेतला आहे. मला वाटलं की ऑनलाईन मागवलं अस काय?
िली म्हणून बरत आहे. मोबाईलचे त्यात लय झोल आहे दुकानदार लय झोल कर आपलं साधं मोबाईल बी झोल करत्यात ले.
बरं
ते काय अस ते ते मोबाईल ना अ हे काय बरं काहीतरी त्याला मारतेत म्हणतात ते
हम्म हम्म
ते कस आहे त्यावर लोन करत लोन मोबाईलवर नवीन मोबाईलवर म्हणजे नवीन मोबाईलवर लोन केलं की त्यांना पैसे वापरायला मिळते दुकानदारांना म्हणून ते चेक करून घ्यायला लागते दुसरा म्हणजे रि फरवेेश असते रिफरविश असतोय परत दुसरा त्यात ॲपलमध्ये एक हाय ग्लो फुटबॉल आणि इंडियन दोन प्रकार
हम्
ग्लोबल कसय चालत नाही सिम कार्ड फॉरेन मध्ये किंवा अस टाकलं इंडियन चाल नाही
अच्छा
हा मग ते ग्लोबलवाला स्वस्त मिळते म्हणजे महावीर वाल्यान एक पंचवीस पर्यंत तयार झालाय कि द्यायला मी म्हटलं ऑनलाईनच्या किमतीत मिळेल का तर मिळेल म्हटलं
हा
एक पंचवीस सांगितली मी म्हटलं एक तेवीस ला आहे ऑनलाईन तर म्हटलं नाही म्हटलं दोन हजार तेवढं हे होतय म्हटलं आणि म्हटलं ती तुम्ही ऑनलाईनची ऑर्डर टाकली नाही नाही त ऑर्डर ती नुसत पेंटिंग मध्ये दाखवते ऑर्डर मग त्याने त्यांच्या ऑर्डर टाकलेल्या दाखवल्या महावीरवाल्याने हे बघा म्हटलं दोन ऑर्डर पेंडिंग आहे म्हणजे ती काय करतात माहिती तेथून मागवतात त्यावर काय काही त्यांना देत पण असतील असे ग्लोबलच रे ग्लोबल म्हणजे ते एवढं चांगलं असते मोबाईल
अच् मग ते आपले इंडियात चालत नाही का
हा प्रॉब्लेम होत म्हणजे सिम कार्ड चेंज केलं की प्रॉब्लेम होत ते सारखं असं काही तरी आहे ते मग ते ह्याचा घेतला मग इंडियन म्हणून आपला ह्याचा येतो सिरीजच वेगळी आहे त मग ते इंडियान एकतीस ला बसलंले एक पस्तीस किंमत आहे एकतीस आणि ती फक्त एस एस कम्युनिकेशन मध्ये मिळतात ते असे जिनियन् ते ट्रस्टिड हं
पल्ल्याकडं
पल्याड दोन दिवस म्हटल लागेल अवेलेबल नाही
ह बर
मग ते बसले म्हण नाही स्टँडच्या मागच्या बाजूला ते
हा
तिथं घेतला मग एस एस कमी
मग ते काय मॅक्सच घ्यायच नाही
मॅक्स हो ते तेच म्हण होता मॅक्सच घ्यायचा पण काय फरक नाही रे चिप्सैड मधे फरक आहे चिप्सैड आणि साईज मध्ये साईज जरा अशी मोठे एवढाच फरक आहे बाकी कॅमेरा सेम आहे कॅमेरात काय फरक नाही आपल्याला कॅमेरासाठी पाहिजे होता
हम्म हम् हम
हम्म पर ते म्हणता व्हिडीिओ टाकव दे काय व्हिडओ कला होते ना म्हटलं नका नका टाकू नका टाकू त्याला टाकून दिले ड म पाठव टाकतो तुमच्या पेज मु जर आमच व्ह्यू वाढल काहीतरी रिव्ह्यूज तुमचे व्ह्यूज असते भरपूर सागर मट्टाचे म्हटलं नाही नाही म्हटलं आमच जरा घरोघरी आहे वगैरेगर
हो ते आमही बघितलं की त्याजवाने वाद व्हायच कातरी त आईल त फळ वाल कस झालं का टाकलं बर आता त्यातनच केलाय कॉल
नाही नाही नाही अरे त्यावरती नाहीच ती परत मी ते आत घातलं होतं सिम कार्ड सिम कार्ड घातलं आणि पैसे आले पाच शुभेच्छाच स हा मग म्हटलं परत ह्याच्यावर काय त नाही वाटत अ अप्पल वर मग हे केलं नके आपल्या हा एजात गचल्या
हा हा आता काय ते ह्याला वापरायचं
हो जोपर्यंत हाय चालू तोपर्यंत नाही परत ह नाही वापर म्हणजे जे त्यातच घालायचंय सिम कार्ड हे आता थोडे दिवस वापरायचंय किती दिवसा
हा का का चू स्थलत त्याचावरट सिमबाईल कँकी अ जाणार बघ आता साडे अकरा वाजे
साडे अरकरा
हो कार्यक्रम आलांत जायचं एक वाजता चेक के नाही शिक खूपस्त केलं की जेवण जेवणचलं े होत की थोडंफार काय क्टिव्हटी वगैरे असल्या तर संध्याकाळी शहळा व नाता परत रात्री जेवण आणि मग झोपून पुच सकाळी ब्रेकफास्ट आपण सगळं ते पॅके पॅकेजमध्येध्येच असत पोटण ते
हा हा
हा ते प्रत्येक कंपनीला असते असं काही नाही आपल्यावर डिपेंड करत आता काय काय आमच्या कंपनीमधल्या टीम आहेत ना ते काय करत एकदम दोन म्हणजे सहा महिन्याच बजेट एकदम युज करतात आणि्याला जात अब ग
बरोबर
हा ग सी इ ब अप्याल नाही नाही ती मग तीन दिवस साठी जातात गुरुवारी ह ऑक्सफोर्ड चाल होली शुक्रवार सकाळी पोहचते गुरुवर्ष वर हे करायच वर्षय समोरे दुपारी ऑफिसच्या टायमिंगपर्यंत ेत असं बण करते पॅकेज ते डिपेंड करतय प्रत्येक सीन मध्ये कसं कसं आहेयच काय कायच काय करतात नाही का आता आणिच जर एकाला बजेट आहे ना समजा जास्त दिल झाले तर मग आपल्या किा
हा
ते ते फॉरवर्डच कसं अरे
हो ह
हम अस आहे बाकी काय अक्कलकोटला जाऊन आला मग
अक्कलकोट अ ते त्रास झाला जरा एस टी असल्यामुळे जरा त्रास... पण गाडीपेक्षा बर जरा गाडी... त अस गाडीवर हा...
गाडीला का ऊन लागला असल म...
होय ऊन लागला अस ऊन काय अर काय पाऊस याला असता यार नाही... आता जरा वाटतय ढग बघून जरा वाटायला लागले दोन तीन दिवसात पडेल असं वाटतंय..
हो हाय पाऊस आहे एवढा... कमी असणार आहे घे...
हो हो कमी आहे दुष्काळच आहे थोडक्यात कमी आहे... पाउस म्हणजे पावसाच ही थेंब बारक.... केमध्येध्ये हम्म...
हा ह ह या्यावेळी त वादळ चालूय ना का...
हो तेच की हेल् नन हा..
हा त्याच्यामुळ जरा वार पण नक्की वारगचचते
वार वार कमी नुसते झळा आहे उन्हाचा...
ह न हिकड तुला माहिते काय? इकडं वार असं सुटतय की गाडीला घातलेला कवर मला रोज उडून पड.. त ते..
ह सब...
एवढं वार दिवसभर वार असते...
तिकडं वार नाही अजिबात तिकड गावाला... अ इकड आणि ढग आलंय आता ढग आलेय बरे.. वे पण ऊन आहेण त्या ढगावर ना असं वाटत... ते आज उद्या पाऊस पडेल म्हणजे... गुगल ला दावतं ते काय खरं नसते... पण गुगलला जव्हा सत्तर ऐंशी... टक्के दाखवत पाऊस तेव्हा थोडाफार तरी पडतोच पाऊस...
हा नाही पडणार पाऊस पडणार नाही असं नाही होणार... तम्यास मेस..
हा...
बाकी काय आणि कशाकशाच दर्शन घेतलं...
नाही तेवढंच अक्कलकोट आणि गाणगापूर बास... होय होय होय तुळजापूरला बी.... हो पण बस बदलाय लागते बदलायला लागते... आलं मागच्या वेळी गेलोतो पंढरपूर आणि अक्कलकुटला गेलोत मा... मागच्या वर्ष...
हा हा हां...
अक्कलकोटा आणि गाणगापूर अस केलं...
बर बर बर मग तिथनं अक्कलकोट म्हण गानगापूरला कस गेला म्हणजे वडाप बिडाप होत काय..
नाही नाही बस मिळाली की बस असते ते... बस असत्याच रात्री अकराला बस पकडल्या...
बरं आणि मग दर्शन कसं घेतलं... तथ किती वाजता पोहोचला अच्छा इथं लॉज ला थांबला व्हय...
होय हो... राहिला ते काय दोन तीन तास राहायचं होतं फक्त दोन तीन तास पोच... पोचलो तर आम्ही एक दोन वाजता एक दोन वाजता परत पाचला उठून गेलो लगेच... वाटते आम्हाला चुकीची माहिती कळाली आम्हाला... सांगितल पा आरती असत काकड आरण पाच गेल.. काय नव्हत मोकळच होतं डायरेक्ट दर्शन मिळालं आरती काहीतरी बाराला असते वाटत दुपारी गुंड्याचा परत फोन आला अस बाराला आरती असत्या आरती एवढी जबरदस्त असत्या म्हणतात ते तिथलं म्हणजे वातावरणच चेंज होतय ते आरती झाल्यानंतर, आरती झाल्यानं तर वातावरणच चेंज होतय एवढे जोरात आरतीअस
म्हणजे रोज तो परिवार असत काय?
करतो म तुला फोन ह.
हो हो करकर ओके हा बाय.